हॅलो आवाज येतोय.
हा येतोय क हा काय करताय -
काय नाही बघा आत्ता जरा चहा वगैरे आवरलं!
हा- हा
आता घरातलं उरलेलं बाकीच संध्याकाळच स्वयंपाक वगैरे करायचा -
हा हा हा अजून तर वेळ असणार मग -
होय वेळ आहे अजून बोला, !
हा हा हा हा तब्येत वगैरे आहे बर -
होय- होय बरी आहे मी तुम्ही बर आहे.
हा आहे की बरे आहे की घरचे सगळे बरे आहेत.
होय -होय आहेत सगळं ठीक आहे.
हा हा हा. मग काही कुठे फिरायला वगैरे गेला नाही का आता पावसाच
नाही म्हणजे अ फिरायला असं म्हणजे अ इथं कागलमध्ये गेलेलो आम्ही
हा हा हा हा हा हा तिकडे गेलता काय? हम्म तेच म्हणजे आता आपण एक ट्रीप काढू शकते काय विचारायचं होतं. मग सगळ मी असं ठरवले की जायचंय ट्रीपला
हम.
हम् मग तेच म्हंटलं तुम्हाला पण कॉल करून विचारूया म्हंटलं येतय काय? येऊ शकते का म्हणजे शनिवार रहिवारीच काढायचं म्हणजे मुलांना पण सुट्टी असते ते पण येऊ शकतात. हा. हा इतर व्यास काढल्यानंतर कसं होतय की मुलं न असणार एक तर आणि त्यांच्या शाळेच आवरावरी गडबड हे सगळं असणार आहे.
आपल्या मोकळ्या वेळेतच बघितलं पाहिजे ना!
हा तेच की आहे मग मणून म्हणतय शनिवार रवार जरा हे करता येत. हा मण म्हटलं विचारूया मग आता आम्ही एक चौघी पाच जण तर तयार झालेला आहे.
हा हा.
तुम्हाला पण विचारून जाऊया म्हंटलं.
मला पण एक फ्रेंड बोलत होती की आपण जायचं असं ठरलंय म्हणून पण टलिस्ट दहा किंवा बारा जणी तरी तयार व्हायला.
हा तेवढ्या जण तयार व्हायला पाहिजेत मग आता आपण सध्या पाच आहे पाच वा. तुम्हाला म्हणजे चार जणी त्यां तयार आहेत मग तेच कसंं गाडी भाडे वगैरे परवडायला त्याजे नाही जायचं म्हटलं तर हम हा परवडायला पाहिजेत हा आणि ते आपण इथून हा जाण ना त्यानंतर आपण कुठे जाणार आहे एकाच दिवसाचा नको आपण शनिवार हा शनिवार रविवार जर गेलं तर- - चालते मग आता कसं धबधबाच बघायला आपल्याला पाऊसात नाही. तिसरं काही नसणारे पण ह.
पावसाळ्याच्या दिवशी दिवसात नॅचरल ब्युटी बघण्यातच मजा आहे.
हा हा तेच तेच तर म्हणून म्हंटलं बघुज म्हटलं की कॉल करून बघा काय काय म्हणतात.
मी पण यायला इच्छुक आहे करा प्लॅनिंग
हा हा हा हा हा चालेलय की बोलया. म्हजे कस आहे आणि आपण हा हा हा हा.
अडीच वर्षाची आहे ती तिला सुद्धा सोबत घेऊन येईन मी
हा हा अडीच वर्षाचे म्हटलंवर चालतय या एकदम ण लहान म्हटल्यानंतर मग पाऊसात तिला जमनात नाही.
नाही नाही अडीच वर्षाची हा आणि म्हणजे हॅडल करू. एन्जॉयमेंट करता ती पण
हा हा हा.
थोडं आपण पण जरा असं सावधगिरीन
हा हा लक्ष देऊनच करायचं जास्त पण त्याला हे करायचं नाही. हम्म मग बघू की चालते म्हणजे एक वेळच काही तास आपण करून घेऊन जायचं एक वेळच सकाळचं.
हा.
हा म्हणजे पाहते नाही घ्यायचे म्हणजे कायतरी असं करून घेऊन गेलं की दुपारचं जेवण होती संध्याकाळी खूप बाहेर खाल्लं तर चालते्. कराय मग आणि आपल्या मुलांना काय लागते ते मग काय बनवून घ्यायचं.
होयच की
हा
अ बाहेरच देऊन पण चालणार नाही ना
हा जास्त पण नाही आणि आता कसं वातावरण एवढं काही नाही अगोदरच बघितला ना पावसामुळे कस आहे हा
असतं इथ असं पण नाही ना बाहेर बाहेरच्या हे पदार्थांमध्ये म्हणून सगळ प्रॉब्लेम होत
हा आणि आता पावसात भजी वगैरे खायचं म्हटलं तर ते तेल किती दिवसाच वापरतात काय अगोदर फिरायला जाणार ह आणि आजारी येऊन पडलं म्हटलं की घरच्यां ओरडायला नकोत त्यामुळ आपला पणच आपल्या जे काय लागते ते करून घेऊन गेलेलं बरं आहे हा तेच की आहे नंतर ना म्हणायला नको कि बाबा हा तुझी तुझ स्वतःहऊन ठरवल्या तु जाणार हम्म आणि आजारी पडले आहेत हा ते आपणाला झालं तर एक वेळेस काय आपण शांत बसू शकते बाळा जर झालं तर मग ते कोणा शांत बसणार नाही हा गेल्या असं तसं हे आणि असते घरच्यांच त्यामुळे व्यवस्थित सांगून आपलं आपुन करून घेऊन गेलेल बर आहे
टाईम कसं हाय वन डे वन डे झालं तर लईच बरं आहे कारण बाबा सकाळी लवकर निघून एक नऊ पर्यंत नऊ दहा ऍटलिस्ट ते ज्या वेळेत
हा हा रात्रीचं म्हणजे वन डे करूया म्हणालाय काय
हा वनडे मला म्हणायचंय तसं कारण कसं हाय दुसऱ्या ठिकाणी असं राहणं बाळासोबत ते पण मला
हा तुमचं छोटं बाळ आहे त्यामुळे तुम्हाला तसंच आहे सोडा म्हणजे ते आहेत त्या वगैरे जण आहेतच ना आपल्यामध्ये
हं आणि माझ्या घरी आजी सासू पण आहेत ओ म्हणजे वयस्कर आहेत त्या मग त्यांच्या हिशोबनें सासूबाईंच्या जवळ सोडू शकतोय मी पण रात्री सावड होणार ना सासूबाईलाकडे हँडल होणार
हा ते पण आहे सोडं आणि आजींचे विचार म्हटल्यावर आम् जरा वेगळां असत नको अस तसं ते बरोबर आहे सोडा आमच्यात पण आहेत घ्या
आजींचं माहेरला जाण्याला परमिशन आहे पण फिरण्याला नाही
हा हा हा आमच्यासारखंच आहे सेम घ्या आमच्यात पण ते म्हणजे हा माहेरला पण कसं तेवढंच काय तर सणानिमित्त किंवा कार्यक्रमानिमित्त
हा
इतर ठिकाणी कस नाही जास्त जायचं हा लहान बाळ हाय हे हाय ते हाय असंच असतय
हा
हम् ते म्हणते पण बरोबर आहे सोडा नंतर काय फिरणार आहे फिरा आता तात्पुरते तर बाळाकडे लक्ष द्या
हा म्हणूनच वनडे वनडे जेवढा असेल तेवढं मिस्टराची वैगेरे पर परमिशन घेऊन यायला मला काय हरकत नाही
हा चालते बघते मी काय म्हणतात सगळेजण म्हणजे ते काय त्या काय म्हणत होत्या सगळेजण कि आपण म्हणजे कळलं तर असं कधी नाही तर आपण बाहेर पडतो एकतर मैत्रिणींच्या सोबत एक दोन दिवसांची असते तर चांगली झाली असती म्हटले चालत ज्यांना हा ज्यांना कसं जमते त्यानुसार मग आपण ठरवूया की सगळं
ठीक आहे ठीक आहे म्हणजे आता कसं आता फक्त कोण कोण तयार आहेत हे आपण बघूया आणि मग तयारी आपली खरंच आपलं पक्क झालं की आपण एकमेकींना असाच कॉन्फरन्स कॉल करून आपण ठरवू शकतोय कुठं जायचं कि
काय जायचं हा हा म्हणजे सगळ्यांच्या हज्यानुसार मतानुसार मग आपल्याला जाता येते
हा एकमत झालं की मग सगळ्या गोष्टी सोप्या होतात ओ
हा हा हा तेच की चालत हा हा चालतय बघूया घ्या काय काय होत सगळेजण काय म्हणतात बघूया आणि मग ठरवूया सगळं आता आपण एक चार पाच जणी तर तयार झालोय अजून एक हा अजून एक हम्म अजून एक पाच जणी झाल्या म्हणजे ते म्हणजे दहा जणी जरी झाले असले मग त्यांचे छोटी बाळ वगैरे येणारच सगळ्यांची
हा
हं मम्मी जाणार म्हटल्यावर मुलांना तरी घेऊन जायलाच पाहिजे ना म्हणणार घरातली ती घरी ठेवून चालल्यास चालल्यास निवांत
म्हणून पाठवतात ओ असं फिरण्या म्हणता ना मग पाठवणारच मुलं आपल्यासोबत
हा हा तेच की इतर वेळेस पाठवून नाही देणार हा राहू दे तु जा करून येजा काम वगैरे असं म्हणणार
तर ह्या वेळेस असं नाही म्हणणार की फिरायला चालल्यास जा घेऊन जा
हा
दिवसभर त्याला कुठे सांभाळत बसतील आणि थांबलं त्यावर पण बरं आहे हो नाहीर कस दंगा हा कधी येणार काय येणार मग कंटिन्युस होण्याची आवड बसणार
टायमिंग नसणार ना आपण जायची वेळ सांगू शकतो
हा यायची वेळ नाही टायमिंग आपल्याकडे का
पुढं आपल्याला किती ट्रॅफिक मिळणार काय ह्याच्यावर आपलं येणं ठरणार
हा हा तेच घ् सांगता सांगूनच जायच थोडा टायमिंग किती काय येण्याची टायमिंग काय आपल्याकडे नसणारच आहे किती दिवसाचं काय वगैरे
की बाळा बाळाला सोबत घेऊन जाणे आणि त्याची व्यवस्थित काळजी घेणे
हा हा हा हे तर नाही या तरी नशिक तुम्हाला पाठवून तर भेटे
नाही नाही देतात थोडा माझे घरचे तसे आहेतच फ्रेंडली पण आजी सासूमुळे थोडं मला धपकायला होतें बाकी काही
आह
बाकी घरातले सगळे आहेत फ्रेंडली पण आज्जी सासूमुळं थोडं दबकायला होतंय
हा हा मग तेच की घरातले मोठे आणि वयस्कर आहेत ना त्या त्यामुळे निर्णय शेवटी आपल्याला मान्य करायलाच लागत्यात
होय आणि पुढं काय बोलता पण येत नाही म्हणून हम्
ह असलेलं पण चांगलंच आहे थोडा म्हणजे आपण रूल्समध्येध्ये पण राहते आणि सगळं व्यवस्थित ण होते सडं आपल्या चांगल्यासाठीठीच ते सगळे करत असतात
हा
हा त्यामुळं
आणि जरी हात्टी पण गेलं तरी सुद्धा मनात राहणार ना पाठीी मग
हा हा हा हा तेच की हा समोर पुढे गेला हा नंतर मग तसं म्हटलंय की मग आणि आपल्यावरच येते सगळं हम्म त्या प हा तेच हा मग त्यापेक्षा त्यांच्या हच्याानुसार असं हे करायचं जायचं हम्म काय नाही बघ आणि मानत हम चालतय काय करायल बा
ते आहेत म्हणजे घरीच आहे त आता पप्प तिझे पप्पा घरीच आहेत
हा हा हा
मग त्यांच्यासोबत आता मगापासून सायकल फिरवून झाले आता ते आल्या आतमध्येध्ये मग मला थोडं काम होत म्हणून मी होतो बेडरूमध्ये तेव्या तुमचा कॉल आला
हा हा हा ग आहेय ना व्यवस्थध मो
हय हय नाही नाही आहेत म्हणजे तशी दमत येती नाही असं नाही पण मी जॉबला गेल्यानंतर मला साध्य म्हणजे मी बाहेर गेल्यानंतर तर घरच्यांसोबत ऍडजस्ट होत्या
ते सगळं असलेले एक चांगलंच आहे
हा सी सात महिन्याच्या असल्यापासून मी तिला सोडून जातय ना
हम्म हम् घरच्यांची ओढ आहे हा तस माझा लहान पण बा म्हे तो आहे आ सव लागली त्या त्याला अशी जास्त करण आजांची सवय हा तू मायाकडे झोपायला पण नसते असंय. अ्याच पाहिजे अ बाहेर गेले असले वेळ होणार असला बारा वाजू एक वाजू तू वाट बघत बसणार खरं बसणारच झोपणार नाही अजिबात असाय त्याच वाट बघत बसतेयच मी आलं तर मग सारखं कंटिन्यू कॉल करत बसायचं
हम् हिचं काय माझ्या बाबतीत नाही हि चांगलं मम्मा बाय, जाऊन येे मला चॉकलेट घेऊन ये
भार भार कि मग हा
आणि तिला सांभाळतात पण म्हणजे माझ्या पाठी मग व्यवस्थित तिच्याकडे लक्ष देणं. ती माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यात जास्त रमते
हा तेच की आहे म्हणजे कसं आहे त्यानी जास्त लाड केल्यामुळे कस. त्यानी सगळ्या अपेक्षा वगर पूर्ण करतात नाही त्यामुळे त तशी हे करत.
आणि घरात खूप दिवसानंतर लहान बाळ आहे नाही त्यामुळ. त्यांचा दिवस कसा निघून जातोय त्यात कळत नाही त्यांना.
हा हा.
आणि मी पण निेवात असतेो व कामावर म्हणजे बाळाच माग.
हा हा का काय टेन्शन वगैरे काय नाही हा हा.
खां खेळणं व्यवस्थित असते तिथ. त्यामु यदा कदाचित कधी व्हिडिओ कॉल केला तर ती व्यवस्थित बोलत सुद्धा नाही एकदा.
हा हा लक्ष नसते हा असलं काय नसल काय सारखंच आहे म्हणणा तिला मग.
होय होय,
हा हा चाले
बरं चला ठीक आहे मग ओके,